नमस्ते ताई आवाज येतोय माझं हॅलो
हा येतोय ताई आवाज
हो येतोय नमस्ते म्हटल
नमस्ते नमस्ते कशा आहात
आ ठीक आहे तुम्ही
आम्ही पण मस्त ये झालं जेवण
हो झालं तुमचं
हो हो.
आद उशिरा झाल आताच केल. हो मी पण आज उशिरा केला. आताच केला जेवण बिवन
हूं आज काय मुलांना सुट्टी ये.
हो का?
मोहरम ची
हा हो आमच्याकडे पण आहे ना
आ हाय ना
खरीच ये मुला किती मुलं ये तुम्हाला?
नही मला एकच मुलगी ये. मी ट्युशन घेते ना मग ट्युशनच्या मुलांना पण सुट्टी होती आज.
म त्यांचं झाला आता ट्युशन वगैरे झाला आली घरी
चांगली गोष्ट आहे.
आ
हूं माझं लग्न नाय झालंय अजून
अं नाही का?
हो हो म्हणून विचारलं मी तुम्हाला लगे दादां ते मुलं ये ना लहान लहान ये तेे जाता शाळेच त्यांना बघितलं आज जरा दिसले की माला जरा दिसले मला ते म विचारला त्यांला नाही म्हणजे मम्मी ते गावाकडे शेती आहे ना शेती करता मम्मी आणि मी घर घरचे काम करते आणि ब्लाऊज वगैरे प माझं शिक्षण पण चालू आहे आता एफ आय बी एला मी फर्स्ट इयर च एक्झाम दिलंय मी आता आता सेकंड ला जाणार
हा हा हा हा ह
हो त्याच्यामुळे घरचं पण कामून जात आणि भरसे पण चालू आहे शिक्षण पण चालू आहे हो
ब्लाऊज मध्ये परवडतं पण ना
हो गावाकडे एवढी शिलाई नाही देत पण ब्लाउजची खूप कमी आहे
देतचतील ना ते शंभर दीडशे रुपये
हम्म दीडशे चालू आहे ना साधे बिना अस्तरचे त्यांचे पन्नास देेत आणि अस्तरचे एक एकशे वीस दीडशे प्रिन्स कटचे दोनशे हा एवढेच देता जास्त नाय देत. त्यांना आपण बोलतात की अस्तरचे भाव रीढचे भाव लेस वगैरे यांचे सगळ्यांचे भाव वाढले आहेतत आता थोडस सावते म्हणजे वाढून द्यायचं ना पैसे
नाही झालंय ना आम्ही एक जून पासून आहेत ना
हा हा
सर्व याचे रेट वगैरे आता माझं सीएसी सेंटर पण आहे ना आता जे रक्स दोन रुपयाला होत ना आता ते तीन रुपयाला झालं
हो जेरॉक्स वगैरे ते दोन रुपयालाच नििघायच्या आधी ना
हो आता एक जून पासून सगळेच रेट वाढले ना
हो सगळेच वाढले पण गावाकडे ना देतच नाही ते शेतात जाता ना त्यांना काही माहित पण नसत म्हणून आपण सांगतो तरी पण ते सांगता हा नाही ती तर ते इतकं घेते तू एवढे एवढे घेते आमच्याकडून पैसे आम्ही नाही देणार असे बोलता मग जाऊ दे मग आम्ही तिकडे टाकून देतो असं बोलत ते हो जाऊ दे दहा वीस रुपये काय बघायचं मग हा खरंच असतं मग दहा पाच रुपया त्याच्यानेच आपलं हे होतो ना म्हणजे धंदा ते पण कमी करून देतात ते ते पण नाही देत आपल्याला हा
ड्रेस पन करता का तुम्ही
ड्रेसिंग ड्रेस नाही मी फक्त ब्लाउज वगैरे शेवते प्रत्ये प्रकारचे ब्लाउज शेवते ते
अरे वाचमान आहे कुठल्या गावाला
तालुका भडगावची
हा हा हा भडेगाव पाातुरा
हा भडगाव पाच वरा तुम्ही रायला
माझा माय आहे मालेगावकडचं
हो का
हो
तुम्ही राहिला कुठे
ना शगला
नाशिक अच्छा
इकडे तर खूप आहे ब्लाउजची सि मी
बापरे माझी बहीण पण आहे तिथ तर नाशिकला आम्ही म्हणजे माझी बहीणच्या घरी गेली होती मी तेव्हा लग्न होत गावाकडे तर माझी ताई सांगून दिलं की आपली म्हणजे साडी तिथं घेऊन घेतली आहेम्ही नाशिकला तर ताईने बोललं की आपण सोबतच जाऊ म्हणजे लग्नाला तू थांबून जा मग ताईला बोली मी की आपले ब ब्लाऊज राहून जाईल. कोण शिवून देणारला आपल्याला लगेच तर ताईनी बोल माझ मैत्रीणी त्याच्या घरी जातो वर आणि दोघांचे शिवून घे आधी आम्ही विचारले की किती घेता तर ती काय बोल्ली चारशे घेते मी ब्लाउचे असं बोल्ली ती. एकच ब्लाऊजची मग ताय बोलली काय पैसे द्यायचे नाही आपण. माझी मैत्रिणीये वरती जा तू, त्याच्याकडे मिशीन आहे तिथं शिवून घ्या. आपले दोघांचे ब्लाऊज. मग मी प्ला पायडल ने तिथं शिवलं बाप नाशिकमध्ये खूपच मागे डायरेक्ट. प्रत्येक गोष्ट म्हणजे सब गळेच गोष्टी मागे नाशिक मध्ये.
हा तेच कि.
हो.
साड्या पण खूप म भेटतत साड्या भेटतात ना.
हो साडे पण खूप माहागे हा. सर्वात मागे एक अ लक्ष लक्षमी ऑटेल नाही का लक्ष्मी करेक्शन. तिथूनच घेऊन आलो होतो आम्ही साडी हा सर्वात मोठी ये ना ती. हा ते त.
आणि कुठे होता तुमच्या वहिणी तर नाशिकला.
अ माझी बहीण सावरकर नगरमध्ये.
हा ते तिकडे आलं सातपूरकडे.
हा तिथं राहते माझी बहीण.
हम्म हम्म.
सी एस सी सेंटर त्यांचं पण ये. माझी बहीण गंगापूर रोड मध्ये ये त्यांचं सी एस सेंटर त्यांच पण हो ते पण चालवताते.
अ कोण करत ते बाईन?
माझी बहीणच करते.
अच्छा.
जिजून त्यांच्या नावावरती आहे. पण ताई करते तिला.
हा नाही
हो.
ते बाहेर जॉबला अस
म्हणून मला पण थोडस माहिती ये त्याच्यामधलं.
आणि करायच ना उलट
म्हणजे आ हा ते पण हो ताई पण मला बोल्ली होती तू पण करून घे आणि तू पण टाकून दे असं बोलली होती मला ताई. मग मी गेले होते त्यायला हा. खूपच इनकम ये त्याच्यात हो.
करायचं होतीस होय.
हा काय बोलत होती शिकून घे तुला पण काम पडेल हो.
हो नाही नाही ब्लाऊज वगैरे जरा आता तुम्ही शिवताय ना. ते मशीन पण देऊ शकता तुमच ते ऑनलाईनच पण हे नसलं तर ते करू शकता.
हा ना. नुसतं जास्त नॉलेज नाही ये मला त्याचबद्दल.
नाही एवढं काही नसतं विशेष त्याच्यामध्ये चांगलं असतं. आणि एकदा एक फॉर्म भरला का एक फॉर्म आता खालून गेला का बरोबर चालू होत ते रोटीन.
गा. हो.
मग तुमचे दैनंदिन रुटीन काय असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत?
सकाळी गावाकडे असं असतं सकाळी म्हणजे नाही रात्री लवकर झोपायचं सकाळी जर लवकर उठायचं आणि जेवण म्हणजे जेवण नाश्ता वगैरे काय नाही बनवायचे चहा प्यायचं आणि जेवण बनवायचं जेवण बनले बनवलं की डायरेक्ट डब्बा बांधायच आणि शेतात निघायच शेतातून यायचं म्हणजे अकरा वाजता जेवण करून घ्यायचं शेतातच शेतामध्ये जेवण केले की अजून दोन वाजता घरी येऊन जायचं घरी आल्यानंतर थोडस विश्रांती घ्यायची अजून इकडे तिकडे बसायचं गप्पा गोष्टी करायची बस हेच चालू असत गावाकडे काय आहे दुसरं आता पाऊस चालू होता. काल खूप जोरात पाऊस पडत होता. मग सगळे शेतात गेले. लागवड करायला कापूस लावायला.
हा कापूस पिकतो तस तर साधारण तिकडे नाही.
हो कापूस मक्का, लावता ना इकडे
हां हां
तेच आहे. रोजच मग घरी असता ते आवरून घेता आम्ही मम्मी ते पप्पा ते जाता शेतात काम करायला मजूर लावून घेता अजून दररोजची रुटीन तीच र मग तुमच्याकडे
रोजचं रुटीन चांगलं असतं पण गावागडचं रुटीन खरंच चांगलं असतं धवपळी.
हो खरंच व्यायाम पण होते गावाकडे,
आणि मेन म्हणजे व्यायाम खूप होतो
व्यायाम खूप होतो लांब कषेत राहाला की पाय पाय जायचं मस्त.
हो आणि एक कामाची नवीन ओढच राहते ना वेगळीच
हो
ह
छान वाटत पण गावाकडे
हा
ह शहरामध्ये एकचकडे बसून राहायचं शेजऱ्याला पण नाही ओळखायचं अ कोण आहे माझी शेजारी ती पण माहत नाही राहत आपल्याला
नाही नाही
मग ी आवा कडे गावाकडे कसं आपल्या घरात काय पण खुटलं साखर खुटली कि काय पण कुटले केले आपण शेजारी मला दे मला दे ग थोडस माझ म्हणजे किराणा आणला की मी भरून देणार तुला असं असतं मग शेरामध्ये हा शेज म्हणजे शेरामध्ये मार्केटमध्ये जावं लागतं कोणी देत पण नाही आपण ओळखतच नाही ना त्यांना
नाही आणि आपण मागायला पण नाही जाऊ शकत सिटीमध्येध्ये
मग खरंच मार्केटमध्ये जावा लागतो ना आपल्याला घ्यायला
मेन म्हणजे ओळखी नसतात ओळखी पण आणि माणूस ही खूप कमी असते जशी गावा
खरंच गावाकडे हो गावाकडे असते तस शहरामध्ये नसतं
हम्म
तेज आहे गावाकडचं खूप वातावरण पण छान आहे सगळी गोष्टी चांगली आहे पण गावाकडे हवामान वगैरे मोकळ असत शहरामध्ये तस नसतं दम्मट वातावरण असतो शहरामध्ये घरातच बसून राहायचं संध्याकाळी निघायचं सावली झाली की लहान मुलांना ते पण कंटाळून जात लहान मुले पण कंटाळून जातात घरातच तर स्कूल मधून येत ते आणि त्यांना अभ्यास द्यावा लागतो अजून अभ्यास झाला की अजून ते झोपवावा लागतं त्यांना अजून हा संध्याकाळी झाली की ते बोलता मग मी बाहेर जाऊ का फिरायला गार्डन मध्ये मग आपल्याला भीतीच असते ना एकताना नाही पाठवते येणार ना आपल्याला त्यांच्यासोबत कोणाला तरी घेऊन जाण जावं लागत शहरामध्ये म्हणजे गावामध्ये तस नसतो सगळे ओळखीचे असतात नवीन माणूस कोणी दिसल ती काय चॉकलेट वगैरे दिलं तर लगे सांग हे कोण आहे कुठे घेऊन जाताय लगेड बोलताना अ असत
र आहे काही वेळ झालाय आपला चालेल चला
चालेल हा मला पण त्याशी बोलून खूप छान वाटलं हा चालेल बाय